काय चालू
काय नाई काम करतेय. हो येतोय ना.
हं पाऊस आहे का तुमच्याकडे?
नाही बाई आज जरा मोकळ है. आज कोरड है. तुमच्याकडे?
आमच्याकडपण अस ऊन हे आज आमच्याकडे कधीच ऊन आहे, आमच्याकडे पाऊसच नाही असं आमच्
नाही आमच्याकडे बापरे! खूप पाऊस झाला ग बाई कंटाळा आला पावसाचा.
हा
काय नाही. हो
गेलो होतो आधार कार्ड काढायला सावीच आधार कार्ड काढलं नव्हतं. काढून आणलं.
हं
हम्
काढलास आता किती दिवस
काढलं. येईल मग दोन-चार दिवसात मेसेज. नाही दोन-चार दिवसात मेसेज येईल म्हणे मंग काढून घ्या म्हणे कुढून पण. पावती मिळाली आता आधार नंबरची वगैरे.
आणि ते घरी नाही आता ते
येत मग ते मालेगावच्या ॲड्रेस वर जाईल ना आमच्या त्याला किती दिवस लागत आणि किती नाही आता इथून बीड वरून दोन तीन जिल्हे वलां
ते
हा मग तेच हाय इथं एक काढून माझं बी तेच झालं होत नाशिकला मला अर दोन प्रिंट आल्या होत्या एक मालेगावला आली हो् ती दुसरी प्रिंट एक इथं अ् आमचं पण सगळं अवघड अवघडच हे माझं माझ म्हटलं हे सॉरी मालेगावचं हाय तुमच्या भाऊंच नाशिकच्या ॲड्रेसच आहे. मंग ते म्हटले आता तुम्ही आहात इथं आई म्हणून तुमचा थांबलय, ह्याचा तुमच्या ह्याच्यावर जो ॲड्रेस येईल तोच मुलीच्या याच्यावर ॲड्रेस येईल, मग त्यांनी तोच टाकून दिला. नाशिकचा.
नारे मालेगावचाच आला म्हणे म्.
मालेगावचा आला म् त्याचं ओवीच तिच्या पप्पाच नाशिक आहे आमच्या दोघांचं मालेगाव आहे तर, पाच वर्षात आता अपडेट करू तेव्हा चेंज करू. हा माझा बी कराय जाणार हाय हा ना म मध्ये पण करता येईल पण आता काय गरज नाही तवर बी आमंच बी स्ताइक होऊन जाईन मालेगावला राहतो नाशिकला राहतो नी तस मग चेंज करून घेऊ जिथं राहू तिथं चार पाच वर्ष आहेत अजून आहे की नाही
हा ते हाय
हा इथं बी घर हेत तिथं बी घर एक तर त्याचा चेंज करावा लागेल नाही तर आमच्या दोघींचा चेंज करा म्हणलं एकदा द्या टाकून कारण की नंबर लागन मेन होतं ताई आम्ही बरोबर पा साडे नऊ ला घरातून निघलो पावणे दहाला तिथे टच झालो दहाच टाईम तो ऑफिस ओपनचा पण ते अकरा ला आले त्यांणा बोले म्हटल तस नाही करायचं अहो ते म्हणे आहो मावशी ताई म्हणे आम्ही ऐकदा बसलोना म्हणे आमच ऑफिस सुट्टी राहते आम्ही ती घेत नाही म्हणे म कंटिन्यू काम करतो म्हणे अकरा ते पाच कारण की सव्हर ला असा प्रॉब्लेम येतो त्या पेक्षा ऐकदा बसल की बसल म्हणे म आम्ही त्यामुळं एक तास लेट येतो आणि तो काय टायमिंग कवर करून घेतो म्हणे दहा आमच्या आधी तीन नंबर येऊन बसलेले होते हा मग काय बोलणार
हा
सर्वर जास्त त्रास देतो त्यांना बारा ने एक वाजून गेला म्हणे हा सर्वर
हू
त्यामुंळ मग काय म्हणजे आम्हाला दीड वाजला होता दीड वाजेपर्यंत त्यांनी कालचेच आधीचे पेंडिंग दोन तीन नंबर काढले ज्यांचे राहून गेले होते एक प्रेग्नेंट बाई होती दोन छोटे छोटे मुलं होते ते तीन नंबर होते
हा
ते आदल्या दिवशी पाच वाज तवर थांबले नंतर मग नाही झालं मग आज सकाळी त्यांचे पहिले नंबर घेतले आणि मग माझ्या पुढचे दोन नंबर होते एकाच झाल दुसऱ्याचा करू नाही करू हा नाही हा त्याच काहीतरी डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता पप्पा आणि आमची लहान मुलगी आमचं घेतलं असत मग तू म्हणे हे भाऊ म्हणे तू घांगशा घाल म्हणे करायचं नाही करायचं नीट विचार करून माझ्याकडे ये म्हणे मग माझ म सावीच घेतलं मग सावीच वर पटकन फोटो पण कॅचअप झाला हाताच काय प्रिंट घेतली नई लहान मुलींचे नाही घेत म्हणे पाच वर्षाच्या आतली येत नाही ठशे मग होऊन गेल सावीच म शाळेत जायचं होतं हा म सावीच् झालं दीड वाजे पर्यंत ओवीच्या शाळेत गेले त्याच लाईनीला ओवीची शाळा आहे ओविच वाला त्याच चा फॉर्म भरायचा होता मेसेज आला शनिवारी म्हटलं सोमवारी मंगळवारी मला काम आहे म्हटलं मग मंगळ शाळेत गेले तिची फीस भरली तीनशे रुपये- ऑलिम्पिड सायन्स ला घ्यायचं म्हणे मला मॅथ्स होत इंग्लिश होत सायन्स ला घेतलं म तिने
हू
ते दुसर हेडफोन घेऊन जा ना
तुमचे हेडफोन दुसरे घेऊन जा
मग काय, ते गेले मग तेच आता आले होते, आता पुन्हा झाले रेडी चालले मुलगा आलाय वाटतं. हल्ली गावात होते ना लोकलला आता,, प
हां.
हम्म.
हम्म. मग काय तिचा तो फॉर्म भरला मग तेवढा. मंग बाजार होत आमच्याकडे आज मंगळवारचा. मग पप्पा म्हणे तु मला सोडून मग मग पप्पा मला-म्हण तुम्हाला सोडून येतो, मग बाजार करतो, म्हटलं एवढ्या लांब या जाय -आपले आठ- अ वाजून गेलेत म्हटलं दोन, चला म्हटलं आम्हाला कुठेतरी एका ठ काणी थांबून द्या, अर्ध तास एक तास काय का- घ्यायचं म्हटलं तुम्हाला बाजार करायला, परत संध्याकाळ -ता वातावरण पण आता हवा सुटली, आभाळ भरून आलं गडगड करतय, फक्त गरज तो बसत काही नाही आमच्याकडे,
आम्ही कंटाळलो होतो बाई, आज बरं ते मोकळा आहे म्हणून. बरंय पावसाला खूप कंटाळलो होतो म्हटलं.
काहिच नाही पाऊस, अजिबातच पाऊस नाही म्हणजे अक्षरशः जमीन सुद्धा उली झालेली म्हजे एवढ्या दिवसात काहीच पाऊस नाही पडला गेल्या आजच्या दिवसापासनं म्हणजे मी काय सांग सोमवार मंगळवार जी भुरभूर होती दोन दिवस, आज बरोबर आठ दिवस झाले बा -च बुधवारपासून कड क- उद्याचा बुधवारी येईल तर आठ दिवस बरोबर होतील की पाऊस नाहीच आमच्याकडे. मग बाजार केला पप्पाने, आम्ही थांबलो मग एकाज ठिकाणी बाजारात गर्दी होती.
हा.
हॅलो! हां परत हिचे दप्तर बी तर ती साहावीला बीचा, हा बोला ना.
हां, म्हटल का मग हो हो येतोय. बाजारहाट केला मग पप्पानी, भाजीपाला.
हा बाजार आणला,, मग आता आल्यावर जेवनं केले आम्ही तीन वाजता. हम्म आता बाजार वगैरे आवर
म
हा आता रात्री जेवायचं, बघू पण करू थोडंस, मला तर नाही लागत बाई जेवायच्या वेळी थोडंफार खातेच मी, उद्या परत पौर्णिमा आहे आता काय गर गरम गरम आई म्हणे कांदा कोत कोथंबीर आहे ताजी थालीपीठच लावून देऊ म्हणे, कारण की तुम्ही आम्ही यायच्या पहिले आईंनी मला एक क वाजता फोन केला, आई पण जेवायच्या बाकी होत्या एक वाजेपर्यंत, म आई ना म्हटलं, आई आम्हाला वेळ लागेल तूम्ही जेऊन घ्या. त्या जेवल्या, लगेच तुमचे भाऊ आले, दोन वाजता दीड दोन दोन वाजता आले. ते आले ते जेवले. त्यात मी तीन वाजता घरात आलो मग आम्ही दोघं जेवलो, चालू असतय एक एक तेव्हा जेवणं झाले आमचे, पण आज बी खुप दिवसाच पेंडिंग काम होतं हे मेन होतं कारण की आम्ही मागच्या बुधवारी्
हा हा.
म्हटले अन लहान मुलगा असो मोट् -ठा असो हा थांबाव लागतं म्हणे तरच हो -तं बर का थांबावं लागतं थांबाव लागतं खरच सकाळी पावणे दहा तिथे गेलेलो आमचा एक ला नंबर लागला
हं.
सकाळचं घर सोडलं त तिथं दीड वाजेपर्यंत लागल्या आम्हाला. लकीली होतात दिवसात न पाच सा च निघतात ते आधार, महत्वाच हा एक वाजता आई म्हणे म्हटलं नई आता थोड्यासाठी नई येत म्हटलं हुऊन जाईन आई म्हणे हा ते मेनचे् करूनच घ्या कारण की ते सर्वर मुळं बीचारी ईतके् टेन्शन मध्ये ना दोन दोन दिवस येतात लोकं आमचं तरी आज गेलो न हुऊन गेलं बाकीचे आता आज आलेले उद्या पुन्हा येतील, आज आलेल्यांचं पाच वाजेपर्यंत काय किती जणांचं होईन. दीड वाजता जे माझं झालं तीं म पईली होते. आईला दीड वाजता आम्ही चार पाच जणांचं झालं फक्त. झालं म्हटलं आता टेन्शन नई. आता ते म त्यानी आधीचा स्टे टेन्शन आलं करावं काई समजेना आता ते नाशिकला फोन लावते आमच्या फ्लॅट मधल्या एखाद्या कुणाला?
हम्म.
त त्या आपल्या एरियात कोणे ब्वा त्याचा नंबर द्या मला त्याच्याशी व्यवस्थित बोलून घेईल ते बाई माणूस कोण असेल त हॅलो ती पण तारीख आता सतरा तारीखेपा हा तुमचं बी अम्मळनेरला जाऊन करावं लागेल का ते?
काय मला नी जायची गरज करून आले तुझे भाऊ
झालं तुमचं ते आधार कार्डच्? हे मतदान कार्डचं. अरे वा पटकन केलं म त्यांनी. हम्.
हा इथूनच पाठवले डॉक्युमेंट माझ्या वाले.
तिथंच करून घेतलं का म अमळनेरला त्यांनी?
हा तुझे भाऊंन ते गेले होते मागच्या आठवड्यात.
हा हा हा तुमचा एरियातला कोण असेन बी. एल. ओ. हॅलो हॅलो हॅलो